आवाज येतो माझा?
हा आता येतोय. हे लावायला लागतं का? कॉड लावायला लागते का?
नाही नाही काही गरज नाही बोलून घे ना असं फोन लावला तरी चालेल ना फोनवररतीच बोला ना
हा फोन वरतीच बोलते मग
ओके ओके
हो थोड आवाज ोडीच येतोय पण ठीक आहे म्हणजे येतोय
येतोय ना व्यवस्थित
थोडा आवाज कमी येतोय म्हणजे वॉल्यूम
ओके ओके आता येतो बघा कशा आहेत तुम्ही
मस्त आहे तुम्ही कश आहात होय होय
काय म्हणतात बाकी
बा बाकी ठीक हो अधिक मास आता चालू आहे ना जरा देवा वगैरे वाचायला
ण अधिक मास मध्ये जरा जास्तच देवधर्म केला जातो
हो काल तर एकादशी होती ना काल कालच होती ना
हो काल एकादशी ते ती स्वाती जाल ना का तुम्ही पण
माती लावायच्या देवळात जाऊन
हो
हो आणि जावयाना वांड्यायचं सगळं चालू आहे सध्या आपलं
हो रुटीन तीन वर्षातून एकदा येतो म्हणून
हो ना तीन वर्षात ना एकदा
पण या वेळेस बोला बोला
बोला बोला हॅलो हॅलो हा आता येतोय येतोय मध्ये मध्ये जरा जातोय
ओके ओके आणि आतापर्यंत कसं होतं मागच्या वेळेस अधिक मासपर्यंत कि सोशल मीडिया नव्हतं त्यामुळं नव्हतं काहीत ह्या वेळेस खूप जास्तच जर म्हणजे नाही का सगळ्यांना उत्सुक निर्बंध
खूप जास्त आणि बाकीच पे म्हणजे हो हो
हॅलो अ हा त्यामु कस या वचं नाही काधिक मास जरा नाही का सगळ्यांचाच उत्सुक याच्यातच गेला उत्साहात रीलल् मु फोटोमुळे मोबाईल मु नाही का अस प्रत्येकाला वाटतं की याच स्टेटस बघितलंय खूप छान केलं होतं... आपल्याला पण करायचय बर का.... असंच करायचय. सेम असंच करायचंय. आणि याच्यापेक्षा थोडस काहीतरी चांगलं केलं पाहिजे. असं प्रत्येकाला वाटत असतं ना. त्यामुळ प्रत्येकाचा अधिक मास हा छानच होता या वर्षी.
आणि ते सोशल मीडियामुळे कसं ते आता आपण व्हिडीओ वगैरे बघत- त्याच्यात खूप सार म्हणजे आपण पहिलं कस जाव्यांना बोला-बोलवायचं. घरगुती आपलं जस असायाचं.. तस आता बाकी पण खूप झालं. ते अगदी. अ म्हणजे आपण वेगवेगळं बघतो ना... त्याच्यात काय म्हणतात ते असशोभीकरण. किंवा काय अस ते जरा जास्त झालयं फॅशन.
हो फॅशन खरंच ना... म्हणजे प्रत्येकाला असं नाही का काहीतरी जावं ये ना.
हा. हा मध्ये मध्ये आवाज.
मध्ये घेताना.
हा.. हा.. मध्ये मध्ये जातोय जरा.. आ थोडासा.
तेल माझा व्यवस्थित. अ-आधी आधी असं कुठे होतं. जावई घरात आल्यानंतरच- त्यांना जेवण वगैरे दिल्यानंतर वान दिलं जात होतं. पण आता जावा येणार म्हटल्या- म्हटल्यावरती आधीच तयारी करायची मस्त.
हो... हॊ... हा मध्ये मध्ये... हॅलो हो... हा आता मध्येच जातोय. दोन दोन सेकंद जातोय. हा.. हा..
येईल आणि औक्षण करून त्यांना घरात घ्यायचं.
होय.. होय..
हा पाय धुवायचे आणि म्हणजे हा हे जरा जास्तचं- हो हे जरा जास्तच होतंय... आधी नव्हतं एवढं.. आधी कसच. नाही आणि प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार प्रत्येक जण.
करत होता आणि पहिल्यांदी तर म्हणजे माझ्या माहितीत- तरी कि म्हणजे अस आपण सख्खे जावय जे असतात ना आपण आपले त्यांनाच म्हणजे आपण- हा आता त मी औरंगाबादच्या तिकडे जरा बघितली पद्धत तर तिकडे त- तिकडे सगळे जण म्हणजे आता माझ्या सुनेचे मामा अ किंवा - काका आत्या ह्या सगळ्यांकडे म्हणजे जाऊन त्यांनी ते सगळी प्रोसिजर केली की. पाय धुण्यापासून सगळं आणि अधिक वाण देण्यापासून सगळं.
आता पहिलं कस होत आप- जावई स्वतःचे जे आपले सखे जे आहेत मुलीचाच नवरा अगदी तेच म्हणजे आपलं म्हणजे हे करायच ना.
हो बरोबर आहे ना आणि आणि ह्या वळेस तर मला. नवीन चं बघायला भेटलं.. आधी कस होतं आईवडील नसले. तर मग भाऊ भाऊजईवरती कोणी प्रेशर नव्हतं देत. त्यांच्या इच्छावरती बालवलं तर बोलवलं. पण ह्या वेळी कस झालं भाऊ भावजई- जय यांनी सुद्धा.. बोलवलंय आहे.
बोलवलयं होय. ते कस जरा हो.. हो.. कसं जरा एक फंक्शन होतं आणि स्टेटस स्टेटस ठेवायला मिळतो.
हो म्हणजे एकदम छान वाटलं. पण नाही असं आणि असंच प्रत्येकाने नाही का राहिलं पाहिजे. हम्म...
म्हणजे जी नाती आहेत ती टिकून राहतील हो पुढे
हो म्हणजे बघा, सोशल मीडिया मुळे का होईना. पण नाती हा जुळतात हे.. असं मला एकंदरीत वाटलं. हा.. का माहिती का आता भाऊ.
व.
भाऊ भाऊजई आई वडलान नंतर किती बंघतात हो. तेवढ्यापुरतं तेवढं ठीक हाय पण ह्यावेेळेस कस हे हाय सोशल मीडियावरचा ह्यांनी फोटो ठेवले आपल्याला पण आपल्या बहिणीला बोलवलं पाहिजेल आणि त्यांचे पण आपण फोटो ठेवू असं याच्या निमित्ताने बोलवणं आणि तेवढंच च ना त्यांच्यात संवाद वाढणं.
हो हो हो हो हो आणि कसं म्हणजे आता नाई ब बोलवलंय आपल्याला बाबा जा अ अधिक व्हणाला म्हणून ते अ मा अं म्हणजे माझा भाच्चा वर्गे ना ते त्या त्या लोकांकडे पण त्या निमित्ताने गेल्यात तर लग्न झाल्यापासून गेलेच नव्हते तिच्या काका काकू किंवा तिच्या आत्या मामा असे ह्यांच्याकडे गेलेच नव्हते तर त्या निमित्ताने ते सगळीकडे फिरून आले.
हो हो आणि त्याच्याने कसं हा खूप छान वाटतं.
हो तेच म्हणजे काही फायदे हाईत काई तोटे पण हैत सोशल मीडियाच चे असं हाय. पण नाती हाल्ली नाहीच आणि ओ फोन मुळे ना जरा जास्तच हे झालंय की हाल्ली काय काय कोण कुणाकडे जात नाही एक दोन दिवस जरी गेलं तरी काय असच असं वाटत ओझं हाय की काय. आपण दुसऱ्याला त्याच्यामुळे हाल्ली कोणी कुणाकडे जातच नाहीयाय ओ.
नाई.
आमच्या लहानपणी सगळं वेगळं होतं आम्ही दहा दहा भावंड मामेभाऊ, आतेभाऊ, मावसभाऊ सगळे अ बहिणी जमवून स -जमून सगळे मे महिन्यात आगदी धुडगूस
हो सुट्टयांमध्ये सगळं एकत्र आसणं.
आता थोडे दिवस म्हणजे माम -इकडे मामाकडे जायचं थोडे दिवस मग मावशीकडे जायचं मग ते सगळे मिळूनच जायचो आ आम्ही पण आता ते काहीच नाही ओ राहिलं आपल्या मुलिंना तर
काहीच नाही, महिती खरंच माहित नाई, खरंच नाई आताच्या मुलांना बालपण आहे माहित तीच नाई फक्त मोबाईल, टीव्ही याच्या व्यतरीक्त नाई आणि कधी आपण किती खेळ खेळायचो लहान
खेळ खेळायचो हो ना हो खरंच त्या -पारंब्यावर पण जायचो काय नदीत नदीत आंघोळ करायची तिथेच ग- तेव्हा कुठे असं एवढं हे होत झाडाझुडपात जाऊन आपण ते कपडे ब बदलून तिथेच धुवून यायच तिथेच वाळवून यायचं किती खूप छान मजा केलेली.
खरंच खूप मजा केलेली.
आता नाई मुलांना आता आपण असं सांगितलं म्हणतील होय इकडे कुठे? असं लगेच असं.
हो आणि मुळात म्हणजे कसं माहिती हाय का मुलींना आता बाहेर पाठवणं पण भीतीच काम झालंय आधीच आ आधी आहे बिन
होय.
लेली
अ होय -होय.
बर दा- दहा मिंनटाच्या वर वगरे अ चालत नाही ना कॉल?
मी तुम्हाला सांगते ना तसं.
हा हो- हो चालेल ना तर मी पहिलाच- माझा हो- हो हो. आणि आणि मला एक विचारायचं तुम्हाला जर का आपला आता दुसरा नंबर आता मी तो दिलाय ना तर तो माझा इनकमिंग बंद हाय म मी हा नं नंबर दिला तर आसं चालतं? का घेतात का ग्राह्य धरत
हो- हो -हो काहीच हरकत
काय नाई ना असं म्हणजे र -तो नंबर दिलाय आणि हा नंबरवर कॉल केला तर असं काय नाही ना?
नाय- नाय तुम्ही तोच नंबर हाय ना तिथे हा हे करा म आता तुम्ही कॉलचच करा ना तुम्ही आसं करा.
बर हा- पण आधी -तो दिलाय नंबर जो माझा इनकमिंग नाईयेय तो दिलाय आधी मग का काय करू म अस मॅडमना विचारू का? बर
आपला कॉल झाल्यावर मी तुम्हाला बोलेल ना त्याच्यावर. अस हो -हो -हो चालेल बाकी काय म्हणतात मजेत? बाकी सगळं सुट्या कशा झाल्या एन्जॉय केल्या?
हो -हो एन्जॉय केल्या नाही मी आता इकडे पुण्यातच हाय. एन्जॉय करायला हो बाकी मस्त खूप छान. अधिक मास मस्तच गेला म्हणजे अगदी कसा गेला पटकन कळलं नाही म्हणजे ते आपण कसं रोज काय ना काहीतरी करतो तोयना
हो रोज काहीतरी नवीन काहीतरी शिकायला भेटते नाही का आपल्याला सुद्धा.
पण जरा युट्यूब बघतो त्याच्यामुळे हे करा आज काय एकादशी उद्या काय, परवा काय अमकय तर असं आपण लगेच करतो ना. त्याच्यामुळे ते आपल्याला माहिती पण होत पटकन युट्यूबमुळे अस
हो -हो-हो-हो आणि आधी आपण आता बघा एकादशी का लगेच आपण तेतीस वाती जाळल्या. घरामध्ये प्रत्येक ठिकाणी तस आधी न्हवत ना अधिक मास आला ठीक आहे चला आपलं जावायला बोलवा त्याचे त्यांना काय द्यायचं ते वान द्या झालं याच्या व्यतिरिक्त काय नव्हतं आता म्हणजे एकदम प्रत्य एक स्टेप बाय स्टेप केलं जात ना केलंच पाहिजेल नाही नाही येणारे तर प्रत्येकाला ही वस्तू दिलीच पाहिजे पोषक दिलाच पाहिजे म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे पण जास्त लक्ष द्यायला लागलोय आता
देतोय हो हो बरोबर आहे पण ते छान आहे मला पण छान वाटतं आपल्या आपल्याकडे कोणतरी
हो म्हणजे आजकाल ये ना कोणी कोणाकडे जात नव्हत पण नऊ हो ह आणि कसय आ आणि मला हिच कन्सेप्ट जास्त आवडले की चला आईवडला नंतर भाऊ भाऊज मुलीला घरी बोलवलं म्हणजे किती वय असलं तरी मी खूप ठिकाणी आता बगितलं हम् म्हणजे खूप ठिकाणी आता असं बग पन्नास साठ वर्षाची समजा तरीही तुम्ही भावानी बोलवलंय उत्सुकता आणि ये बाई तू माझ्याकडे अधिक म्हणजे तिला पण किती आनंद य
आनंद असतो म्हणजे काय खरंच माहेर वाशीन म्हणून जाणं खूप भाग्यात लागत होय तेच भाऊ बोलवणं खूप भाग्यात लागतं म्हटलं
हो भावांनी फोन केला माझी आई नाही हे वडील नाही पण माझ्या भा फोन केला
हो ना
हम्म
मध्ये मध्ये तुमच जरा ब्रेक होतय आवाज
चालेल मला तुमच्याशी बोलून खूप छान वाट
खूपच मी पण एक ऐकटीच होते तर म्हटलं चल बघूया होतय का आपलं खूपच छान वाटलं होय होय मला पण भारी वाटलं आणि एकदा आपण तीनदा करू शक कॉल अस कधीही दिवसात हा ठीक आहे ठीक आहे हो चालेल चालेल हो थँक्यू चलो बाय हो तुम्ही पण